हॅलो,
बोल ना.
काय बोलना तू लवायला फोन उचलत नाही, तू
हम् तो फोनच नाही आला मला आत्ता लोघ एक बी काही बोलतोय
कसकाय नाही आला मी आता लावला होता आता पण लावला मी डबल.
नाही मल तर नाही आलं आत्ता लोक हे आला फक्त एक आत्ताच
मग काय नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय?
काय माहित तुझ्या मोबाईलात प्रॉब्लेम असलं माझ्या मोबाईलात नाही आहेत प्रॉब्लेम हॅलो अरे तुझा आवाज नाही यायला हॅलो आवाज नाही यायला आवाज
आता यायला काय हॅलो
हा आता यायला
हो का नेटवर्क गेल असलं.
काय माहित
झालं काय जेवण?
नाही जेवण नाही झालं अजून स्वयंपाक करायचं.
आज मंगळवारी हे ना काही नॉनव्हेज गिनव्हेज असेल ना?
नाही मी नसतो करत नॉनव्हेज बिनव्हेज काही
काौन कायच
आवडत नाही खायचं
प्रोटीन असतात त्यािच्यात कार्बोहायड्रेट्स मिनरल
मण नाही घाहेजोपत
बरोबर आम्ही बी नसतो खात तसा-
खाता असतां तू मुल का माहीत नाही.
हम्म हम्म मी नसतो खात.
खात असताना कालच तु तो व्हिडिओ पाहिला होता म हॉटेलवरच्या कोण्यातरी
ती शाकाहारी बद्दल होता.
मला तर नाही वाटतं
आता ते वाटण्यावर कसं काय डिपेंड करात
हम्म खातो तुम्हाला का माहीत नाही फेका लागला.
हम्म काय करायला?
काही नाही काय करणार
मोबाईल जरा कमी पाहायचा काम करायचं एखादा कोणचा
काम काम करतच असतो मी काम करता करता पाहत असतो.
कोणचं काम करतं
हम काम करायचं मग का वय काय काम करायचं?
काम करायला कोणतं होय नसतं
तू कोण नसतं करत
बोलच ना काही ना काही मी
तेल काम म्हणतत कां
मग काय म्हणतात दोन पैसे आले म्हणजे काम असतील. त्याच थोडीच काम असते.
काम म्हणजे महिन्यात येल महिन्यात थोड ना म्हणत
पैसे तेयले ना बस झाले.
पैसे तर मग काही गांजा गिंजा इशल त द्याना प पण भेटतात तु
शब्द जराशी चांगले वापरा म्हणलं आपण आपण फोनवर नॉनसेन्स
हम्म काय नस्त होण
डोकं नक लवू त्यांच्यावर.
हम्म तू तुले का
चांगलं दोन शब्द उरायची चांगली, चांगल उरायची नाही ना.
काय वाईट शब्द आहे ते आता ते पदार्थ आहे एका प्रकारचा.
मग ते विषय कशाला कढायचा आपण चांगलं माणसो आहो ना आपण चांगलं बोलायचं.
काय नसतय तसं.
काळी पण लावायचं आपलंच.
राहू दे ना बस झालं ना.
हो.
डोस्क दुःखवया ला का
मी दुखवालो का डोसक.
हो ना.
स्वतःच, काही शब्द काढतं काही बोलतं.
एक शब्द काढला नाही की तो जास्तीच चालू आहे आता.
हो चाल, हो हो जाय.
तू जाय ना मी कशाला जाऊ.
मुका.
काही बोलायला लागल ग.
बस झालन नीगनच हाय.
अ जाईना.
हो, जाय, कुठं जातं.
तू सांग कुढ.
नाही चल दवाखान्यात.
म मी का डॉक्टर होक काय त्याचा इलाज करायली.
नाही न जात असतो सोबत, मित्र आहे ना तुआ बेस्ट फ्रेंड.
हम हम, दे ना म तू तिकीटचे पैसे देे जातो.
तिकीट जे पा, तोवा मित्र म्हणल्यावर मी कशाला देऊ पैसे म असतात मी गेलो असतो.
हो, राहू दे काही बोलतोय.
हम, उद्या तू बीमार असल्यावर जे पोरगं येणार नाही तु चांगलं वाटल का?
भेटायला जान आणि ऑपरेशन ते जे वेगवेगळ असते तू जरा हे करना.
जायचं सोबत पहिल्या दिवशी तिज्यात काय आलंन तर सगळीकडें पुढं पुढं करत असतात.
म राहू दे, मल नको शिकऊ.
हो.
हो, काही सुजाव देतोय.
सुजाव काय द्यालोय, माझ असत तर मी गेलो असतो बा.
हम जायना.
मा नाही पण ते मी ओळखत नाही त्याल ते मला ओळखत नाही बरोबर, कशाला जाऊ मी.
म मले कशाला सांगायला जाय म्हनून.
हम्म, सांगायलो हिज्यासाठी कि तू लक्ष ठेवशील
काय काय बोलाय लागलं लेका रे तु.
पण तू बोलन काही
मी काल बोलू, फोन तो अ केेला तू
केला फोन.
तोच केलान फोन.
बरं, म कॉलेज काऊन बंद आहे म आता.
हम, कॉलेज, आहे ना सोमवार लो टाइम आहे ना सोमवार पासून चालू करतो म्हनले.
सोमवार लई टाईम लागता मंगळवारच ये.
हम्म हप्ता भर टाइम आहेना लई टाइम कुठे.
काऊन आता, हप्ता भर टाइम.
हम, आता ते म्हणले तर म्हणले आता ते मल काय माहित काऊन टईम. सोमार बसून शिकवतो म्हणले सोमवार बसून जायच
हा मग नंतर सोमवार पासून म्हणतील डबल मंगळवारपर्यंत येऊ नका.
अच्च्यात मी काय करू शकतो ते मस्त लोकयच आहे.
ते चांगलं कॉलेज घ्यायचं ना जरा असं लक्ष देऊन
सांगलंले समती गलीची
असते कॉलेज सिरियसते एकदम एक दिवस बी म्हणजे असं मॅडेटरी हे करतात ते दिवस पाळून ठेवतात गलतीने मी दिवस जाऊ देत नाहीत
काय नसतय तसं
हम मोठाले कॉलेज एक दिवसाची सुट्टी द्यायले पण झक झक करतात एवढाला सुट्ट भटायला तु स्टार्टिंगली
नाहीन पुन्हा तल कधशमध्येणी
कोण
तू
जायचं बी आहे ना मला जाऊन काय करणार आहे तू आज बसशील डिग्री करशील पैसे घाशील उद्या बसशील एक कृपायची जॉब एच्या पेक्षा स्किल पायाखली चांगली कर लोक काय काय माया वर्गातली सत्तर टक्के पोरान तेच केलं काय कुठं लागलं नोकरीला कोणी पैशे ल दित पास लागली कुठं ना कुठं कोणी देन नाइ जॉब प्लेसमेंट
दईल ना कोन न
दिल ना तिच्या अपेक्षावर
कोण ए अपेक्षा?
देईल म
हम्
अरे नोकरी देईल म्हणून याच्या उमेदवरच का?
हम्. असल ना काई ना काई बॅकअप प्लॅन बी मायाकडे.
कशाचा बॅकअप प्लॅन नुसत पैसे उडवायचा बॅकअप प्लॅन हाय तो.
अ राव दे र तू तू इतकी त नाई उडवली गडे मी अजून अजून तरी नाई उडवले.
नाइ. कुठं नाय उडवले पैशे.
तू बाहेर होता ना शिकायले सहा महिने
बर. होतो सहा महिने. तू तीन वर्ष आता रोज जाणार तू एक बजेट कॅल्क्युलेट कर बर किती होतात पैशे?
त्यापेक्षा तर कमी होतील याचा दावा देतो मी तुला
माझ्यापेक्षा ट्रिपल नं होणार एत पैशे.
त्यापेक्षा कमी होणार एत.
कस काय होणारे?
बस ज-जाऊ होउदे कात थांब ना.
हम.
आता होऊ बी दे पण मी वापस बी करील ना वापस केले बी नाही ना अजून फरक हे ना दोघ हायत.
झालं थोडी आयुष्य संपलं थोडी, एकवीस वर्षात एकवीस वर्षात कोणाचं आयुष्य संपत नसते नारे. अजून इथून पुढं पंचवीस, सव्वीस, तीस, राहिलं.
तेव्हा ते पैसा घातला ते पे बँक कर ना लागल ना असं
देईलच ना मग मी, देईलच ना, राहिला थोडी झालं थोडी सगळं आयुष्य. एकवीस वर्षात कोणी आत्तापर्यंत मी ऐकलं नाही बा, जॉबला लागला म्हणून. पंचवीस, सव्वीस, वर्ष लागतात ईथ कोणत्याही बी कशात बी लागायले. कुठेही दिसा सांग ना तूं?
तू बी पायना.
कुठंच नाही मी आता नाही पाहिलं एखादा आर्मी गिरमी लागते बा. पण नंतर त्याचीच जिंदगी खराब होती आर्मीत लागून. कारण तिचं लग्न होत नाही तिचं लग्नाची प्रॉब्लेम होत आजकाल. नाही चांगली असते पण ती घरच्यापासून लांब राहा लागतील त्याला.
म आता, काम -काम करणारे लोक घरच्या पेक्षा लांबच राहत असतात ना?
त्याला सुट्ट्या बी नसतात ना.
कोण म्हणे बर येरिस लोक एवढे मरतात का हजारो करोडो?
शब्द सुदे वापराून जरा तोंड आपलं खराब येत.
अरे तुले काय करायचं रे एक दोन शब्द कसे वापरून